मॅम तुम्ही फ्री आहात मी तुम्हाला बोलल अ मी तुम्हाला शकेलमी तुम्हाला दोनच दिसतात तुम्हाला कढण्या र हवी होती तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही त्या पध्दतीने त्या पद्धतीने बनवा तो पदार्थ खाद्य पदार्थ आणि मग ही रेसिपी तुम्ही नोट डाऊन देखील करू शकता. तुम्ही फ्री असाल तर मला नक्कीच कळवा तर हो हो आहे मी फ्री तर तुम्ही बोलू शकता किंवा सांगू शकता मी नोटडाऊन करते त्यामुळे तुम्ही बोला मी लिहून घेते अगदी सोप्या आणि साध्या सुटसुटीत भाषेत तुम्ही मला ही रेसिपी सांगू शकता. ग
नक्की मला तुम्हाला सांगयच खुप आनंद होईल की मी एखादी व्यक्ती
एखादी रेसिपी मला शेअर करणार
अगदी सग आणि सत सुप णारस अस त्यांचा लोकप्रिय आहे
कसले कसले हा भारतातील अत्यंत लोकप्रिय
आय
हं
स्वादिष्ट नसतात का त्या
आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली कटलेट लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच आवडतात.
चकलेट विविधी प्रकारे बनवली जातट
व्हेजिटेबल कटलेट पनीर कटलेट कॉर्न कटलेट वीट कटलेट सोया कटलेट असे अ प्र आहे अच्छा हा
ॉ किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी िफरंट पदार्थ आहे
तसेच वाढदिवस
ह स्ने सग आणि त त्या पाखां कलेच आवर्जन बनवले जाते
इतिहास पाहिला तर हा
पा भारतात आ
कालांतराने भारतीय मसाले भाज्या
आणि भाजयार झाली
असत घरात व्या पद्धतीनेकलेट बनवले जातात
तकली टव करश
त्यामध्ये मठ भाज्या असल्यामुळे ते पौष्टिक देखील असतात
अ
असा पदार्थ आहे जो कमी वेळेत तयार होतो
आणि सगळ्यां आणि पाल मुलांना
भाज्या खाऊ घालण्यासाठी कटलेटचा उपयोग करतात
हज खा ली कत आवडीही खात
पटले हे पौष्टिक आणि स्वादिष्ट असते विविध भाज्यांचा समावेश असतो पाठ ी स्नॅक म्हणून देखील हा पदार्थ लोकप्रिय आहे
कमी खर्चात
तयार होणारा हा पदार्थ
ह ना तर हो एग ट सकी ल जा ह
पदार्थ आहे सहज पचणारा देखील आहे म्हणजे हलका आणि सकच आहार घेणं खूप महत्त्वाच आहे आणि ह सकस आहारामध्ये आणि हलका हलक्या आहारामध्ये जितकीे काही अ वैशिष्ट्ये किंवा महत्त्व असतात सर्व वैशिष्ट्ये
आणि म्हात कटलच्या रेसिपी म आहे तर कुठ दोनी त्याची माळा एक्सरसाइज काय आहे चार ना
ते बटाटे घ्यायचे आहेत एक कप किसलेला गासर घ्यायचा आहे अर्धा कप किसलेला वीट घ्यायच आहे अर्धा कप बारीक चिरलेली परसबी घ्यायची आहे अर्धा कप हिरवे मटार घ्यायच आहे कांदा एक बारीक चिरलेला घ्यायचंय हिरव्या मिरच्या दोन घ्यायच्या आहेत आले एक चमचा
लसूण सोडून चार पाकल्या ले काय आहे
मीठ घ्यायचं आहे चवीनुसार हळद
करध लाल त एक च आणि खूप एक चमचा
गरम मसाला अर्धा चमचा आमचीूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आता बध सा आपल्याला ब्रेड क्रप घ्याय आहेत दोन कप कॉर्न फ्लाॉवर घ्यायचा आहे तीन चमचे
मैता घयचा आणि तंच्याांचा आता करण्यासाठी
तेल पाहिजे ते हे आवश्यकतेनुसार केयच आहे
सजाव
कांदा टोमॅटो कि्रीवी चटणी
आणिस आता पौष्टिक मल्य आहे तुम्ही सांग हो हो मी सांगते ना
ह
कटलेट हा तर कटलेक् मध्ये तुम्ही विचारला ना पस् मूल्य काय आहेत ते तर आता बटाटा बटाटा म बोड्रेट भरपूर प्रमाणात असतात ते शरीराला र्जा देतात त्यामध्ये आपण जे गाजर घालतो गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असत ते डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आपण जे बीट घालतो ते बीटान रक्त वाढतो शरीराला आयन मिळत मटार मटार मध्ये प्रचिम आणि तंतुमय पदार्थ असतात तर ते जसं की पूर्वतयारी काय करायची कटलेट बनवण्यापूर्वी सर्व भाज्या स्व स्च्छ धुऊून घ्यावा का तर हायजिन खूप महत्त्वाचं आहे कोण कसल्या हाताने तोडवलेलं असत ते आपल्याला माह माहित नसते तर हे सगळं असं बटाटा उडून वगैरे घ्यायचं आता आपल्याला म
ह
एका कडीत थोडस तेल गरम करायचंय त्यामध्ये कांदा घालून परतवायचा नंतर आले लसूण आणि हिरवी मिरच घालावी खांदा गुलाबी झाल्यावर गाजर बीट आणि मटर घालायचं भाज्या मऊ होईपर्यंत शिजवायचं भाज्या शिजवल्यानंतर त्यामध्ये हळद लाल ड धने जिरेपू गरम मसाला आमूर पावडर मीठ हे सगळ मिश्रण व्यवस्थित घालून हलवून घ्यायचं मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे कुसकरून घ्यायचं त्यात तयार झालेले भाज्यांचे मिश्रण घालायच कोथिंीर घालायची सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घ्यायचं आता कटलेटला आकार कस द्यायचं वेगवेगळे आकार तुम्ही देऊ शकता मुलगीचा आकार देऊ शकता दंडाकृती आकार देऊ शकता शार्कचा आकार देऊ शकता गोला ृती आकार देऊ शकता खंड्याचा आकार देऊ शकता पात्याला साकार देऊ शकता वेगवेगळे शेप तुम्ही देऊ शकता बॅरेलचा देऊ शकता. तुमच्या आईच्या पोटासारखा देऊ शकता.
असे वेगवेगळे आकार त्यांनी द्यायचे. म्हणजे जेणेकरून ते आकर्षक वाटेल. कोटिंग तयार करायच. म्हणजे जे वरचं कव्हर असतं ना त्याला कोटिंग असं म्हणत आता कोटिंग तयार करताना, एका भांड्यात मैदा फ्लोर कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ. आता तुम्ही विचार करत असाल. मका पिवळा आणि त्याचं पीठ पांढर कस. तर याचं उत्तर माझ्याकडे देखील नाहीये.
आपण हे सगळं पाणी एकत्र करून पातळ तयार करायच. दुसऱ्या भांड्यात ब्रेड क्रम्स ठेवायच. आता ब्रेड क्रम्स म्हणजे माहिती आहे ब्रेडचे बारीक हा आता कटलेटच्या कोटिंग प्रक्रिया प्रथम कटलेट मैद्याच्या मिश णात बुडवावे. नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावे. यामुळे कटले कुरकुरीत बन त्यात आता कटलेट ताळायचं कसं. पाण्यात तळशीला खुळा हायसा काय. कढईत तेल गरम करायच. कटलेट मध्य ते मध्यम आचेवर तळायचं. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच.
तळशील वेडा आहेसा काय. खूप छान पद्धतीने बोलता. म्हणजे माझी राहिलेली तुम्ही कम्प्लीट करण्यात मला हेल्प केली. तर अजून काही सांगू शकता काय?
आपण हे तळून घ्यायचं. आणि तळून घेतल्यानंतर ना टिश्यू पेपरवर काढायचं. तर जे आपलं तेल असत ना, तर तेल जे आहे ते ते टिश्यू पेपर मध्ये राहत. आणि आपण तेलकट खाऊन ढोलेही होत नाही. तर ती ही तुमच्यासाठी चांगली आहे. आता तुम्ही शालो म्हणजे शॅलोफ्राय करण्याची पण पद्धत आहे. आरोग्यदायी पर्याय म्हणून. हो आरोग्यदायी पर्याय म्हणून कमी तेलात शालो फ्राय काय का फ्राय करता येतात. तव्यावर थोडं तेल घेऊन, कटलेट दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. एअर फ्राय हे पण करू शकता तुम्ही. आधुनिक पद्धतीने एअर फ्राय फ्रायर मध्ये देखील कटलेट बनवता येतात. आता कटलेट वाढण्याची पद्धत तुम्ही टोमॅटोचे सॉस, हिरवी चटणी मेहुनीज दही या यासोबत हे कटलेट देऊ शकता. आता ही कटलेटची रेसिपी. कटलेटचे विविध प्रकार आहेत. बटाटा कटलेट, व्हेजिटेबल कटलेट, पनीर कटलेट बीट कटलेट, कॉर्न कटलेट, सोया कटलेट चीज कटलेट. असे विविध प्रकार आहेत. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाऊ शकता. हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. लाल चटणी सोबत खाऊ शकता. दही बरोबर खाऊ शकता. उत्तम कटलेट बनवण्यासाठी काही टिप्स देतो मी तुम्हाला. मिश्रणात पाणी घालायचं नाही जास्त. बटाटे पूर्ण थंड होऊ द्यायच. आणि ब्रेड क्रमच कोटिंग नीट करायच. अशा पद्धतीने तु कटलेट खाऊ शकता. कटलेटचा फायदाे पण आहे. भाज्यांचं सेवन वाढतो. शरीला उर्जा जीवनसत्व मिळते. मुलांच्या वाढीस मदत होते. पोट भरल्यासारखे वाटते. अशा पद्धतीने माझी जी राहिलेली कटलेटची रेसिपी होती, ती तुम्हाला कशी वाटली मॅम.
खूप छान पद्धतीने तुमचा एक्सपिरियन्स किंवा तुमची रेसिपी तुम्ही मला शेअर केली. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि मी नक्कीच तुम्हाला म्हणजे माझी राहिलेली रेसिपी तुम्ही मला पूर्ण केली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.